हॅलो . आवड आवड आवड म्हणायला लागते तुला जरा तरी काय मस्तीतीचा बोपडा. .
एक मिनिट हा.
ओय एवढं का नाही तुझं ते ही आणि एक चार पण हाय रंग. . एक दोन
हॅलो हॅलो हॅलो बोला कि जेवण झालं?
नाही अजून जेवण बनवाले बघा आता जेवायचं.
होय मग तेच आता जेवण बनवायच म्हणलं मग गडबडीत असतील ना?
नाही नाही आय बोला की.
आहे ना?
हां
तेच तेच जेमेनीच मला ओपन करा म्हणजे ओ ऍप घेतलं मी. मा जर त्याच्यावर आपण टाईप केलं चालतय काय बोलायलाच लागते?
टाईप पण कायच माईक चालू करा आणि तर आहेच करा म्हणजे एवढा काय ट्रान्सलेशनला त्याला प्रॉब्लेम येत नाही.
नाही ना म्हणजे कसं होतं एकदा एखादा शब्द आपलं तोंडातून येत नाही लवकर काय होतय त्याच्यामुळं हो
अरे आलं तरी पण ते डिलीट करायचं त्याच्यावर ऑप्शन असते. बरोबर असलं की . .
हा हा.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
कट व्हाय लागलंय.
हॅलो येतोय का आवाज? . मग झालं तुमचं जेवण?
हो आता जेवण झालं ना आज भा करी अजून केलो नाही भात लावलोय अ भाकरीच म्हणजे शिल्ल टाकावं आणि मगाशी जरा नाश्ता आणलेला बाहेरून घरात पण केलता. त्याच्यामुळ केलो नाही आज भाकरी.
हो मुलं दंगा करायलात बहुतेक.
अभ्यास करतायत ओ पोर. तिन्ही पण पोर आहेत. दोन अभ्यास करता येत. एक बारक आलय. बारक खेळत.
हा हो ते पोर एक ले की तस होताय. हम्म
मग
मग काय नाही बघा चाललय. नाही अजून आमच्यात जेवायला साडेनऊ दहा वाजतात.
व्हय काय, स्वयंपाक झाला?
स्वयंपाक तेच की भात लावलोय आता. भाकरी आता बघु सासूबाई करतात का काय करतात.
हा हा
मग आनी काय म्हणताय? केस पायर पण नाहीये. पायलला एक कार्य ते अजून एक ग्रुप आलाय बघा.
व्हॉट्सअप वर आलाय की कार्या काहीतरी म्हणून.
लोकाक्षर
नाही ग्रुप आलाय आपल्याला वेगळा कार्य म्हणून. फक्त कार्य आहे. पुढ काहीतरी वेडिंग अस काहीतरी आहे. आणि त्याच्यावर लिंक वगैरे पाठवल्यात.
मग ते पायलला विचारल. पायल म्हणली ते काय आपल्यासाठी नाहीये.
नाहीय म्हटली काय. मला काय मी ओपनच केलेला नाही व्हॉट्सअप बघु आता नंतर
कार्या वर आल कार्याच्या ग्रुपवर आल नाही. दुसरा कार्या म्हणून अस आलाय ग्रुप. आणि त्याच्यावर आलेय हो.
होय काय ब
हा अस झाल. पायल म्हणली नका त्याच्यात नका. आणि त्याला काय लिंक वगैरे काय करू नका.
हा
ठीक आहे म्हणजे नाही जात.
हुं हुं
मग तोच म्हटल जरा अस विचारूया, तुम्हाला कस काय ते. जमिनीच म्हणजे काय पण असं विचारल आपल्याला त्यांनी सांगतात काय?
ह
पोरांचा अभ्यासाच सांगतात काय अस बाकीच आपल्याला वैयक्तिक शाळेच सांगतात. नोकरीच
नाही नाही सगळ तुम्हाला तुम्हाला ज्या ज्या शंका आहेत का नाही त्या सगळ्या विचारल्या तर सगळ्या त्या सांगतात.
म्हणजे मी काय विचारणार होतो माहिती आहे काय, पॅरालिस बद्दल विचारणार होतो हो.
हा तुम्ही विचारू शकताय की.
तेच म्हटल म्हणजे कस जरा विचारलेल बर आहे ना तुम्हाला. नाही तर मी विचारायचे अस काय होत नाही ना प्रॉब्लेम. म्हणजे समोर एखादी व्यक्ती वेगळी असायची वगैरे अस काय.
नाही नाही अस होत नाही‌. तुम्हाला जे आहे ते तुम्ही जेमिनीला विचारू शकता. ते सांगत्यात. पण तुम्ही तुम्हाला आता मी तर काय विचारल माझ रुटीन बसत नव्हत. मला टाइमटेबल मॅनेजच होत नव्हत. ूनी टाइम करू मला टाइम बनवऊन देतय का जस काय उठल्यापासून
हा हा
त्यानी काय तुम्हाला सकाळीे हा मग मी त्यांना टायमिंग सांगितलं पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असं मला बनवून त्यांला बईल हा परत का हे पण विचारलं मी गह ग्रह विज्ञान विषयी म
हा
एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी कोण कोणते टॉपिक म्हणजे स्कोरिंगचे कोणकोणते टॉपिक आहेतक सांगता म्हण त्यांना स्कोरिंगचे अस तर ते सगळ्या स्कोरिंगचे आहेत पण त्यातले पणजे थोडे काय आहेत स्कोरिंगचे ते पण सांगित त्यांनी मग त्यांना म्हटलं मला एक अ एका टॉपिकचे शंभर सुपर क्वेश्चन त्यातला विचार म्हणजे संभाव्य क्वेश्चन पाठवा म्हंटलं मी
होय मग भारीच आहे किवो मस्तच आहे मग
मग मी परत त्यांना काय म्हटलं? की एजुकेशन म्हणजे एजुकेशनल जे ऍप आहेत त्या ऍप हो म्हटले त्यानी सांगित म्हणजे चॅट जिपीट अ क्लाउड आणि ब्लॅक बॉक्स ए आहे असं तीन चार
हा ते ए आय ए आय मध्ये
ते ब्लॅक आहे ना ते कस माहती का त्याच्यात नाही त्या ते लवकर ओपन होत नाही त्याच काहीतरी हेय वाटत मा ते लवकरच लान ते आहे ते त्या चांगलं आहे आणि कोण अस नावच सांगितली.
चालतंय घ्या ब चाले मला सांगितलं बर झाल तुम्ही मला एक लिंक पाठवता म्हणलेल्या साकी
फोटो ते बघ ते जरा चेक करते आणि पाठवते ते ना
हा
म्हणजे रात्री जा असं मेसेज केला तर चालेल ना म्हटलं
हो हो मला चालेल असं काही प्रॉब्लेम नाही सोडा करत जावा मॅसेज
आ जरा असं व कॉल तर पण चालू आहे आणि जरा स्वयंपाक पण चालू आहे खाऊन
तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला मेसेज करा तो, व्हॉट्सअपला करून ठेवा. चालतय मी काय लगेचं बघेन अस ते पण नाही. कधी वेळ मिळेल तेव्हा बघेन तुमच तुम्ही पाठव ठेवा मला
हा हा व्हॉट्सअप
किंवा एखादा ॲप्लाय करायचं असलं तरी ते पण सांगा मी पण आणि मी पण पाहिला पाठवले नाही ते ते तुम्हाला पाठवत तुम्हाला त्यात काय समज तर मला पण सांगा. मिळुन करुया म्हणजे ते ह्यो मला माझ्या मैत्रिणीनी पाठवलेली हे कर संध्या घरात बसुन तुम्हाला शेअर करतो आता व्हॉट्सअप ला मग तुम्ही मला शेअर करा तुमच्याक चालतय ते बघा तुम्ही आपल्याला जमत असेल तर आपण दोघी मिळुन करु करूया चालतय ठेवु काय? आणि तर योग्य नसल योग्य नसल तरी पण मला सांगा पण.
बर बरं चालते की चालते मग. नाही अजून सात झालीत.
अजून किती मिनीटं आहेत मग? दिसतय तुम्हाला मला दिसनाय? होय.
आरे बापरे
मग पोरं जेवली नव्हती त्या पोर आभ्यास
पोर कसय माहिती काय? एक ती अभ्यास करायला लागली एक तिच्या आजीबर गेलीय दूध घालायला. आता पोरग खाऊन आता झोपतो म्हणाला लागलय काय मगाशी जरा नाश्ता आणली म्हणून जरा जेवा लागला जरा जरा. पोट भरून जेवण.
हा हा हा.
हं आमच्यात पण दंग असतो मागच आवाजतेन त्यातन पण आपलं करायचं हळुहळु
आमच्यात पण सासूबाई आत्ता आल्या सासूबाई आल्यात तीथे जाऊबाईंचा मुलगा. दोन पोर आहेत तर ते बारक पाठीमाग लागून येतंयच.
मध्ये दोघांचा अभ्यास कसा शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी असते कनाय स्कूलला. त्यामुळे कणी तिन्ही दिवसाचा एकदम आठवडाभर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवारपर्यंत, सोमवार शुक्रवार पर्यंत अभ्यास सगळा त्याच्यात लिहायला. एकदम त तीन दिवस सुट्टी असते म्हणून चार दिवसाचा अभ्यास कंटिन्यू करतात.
आरे बापरे मग ते घ्यायला लागतात कि आता लहान पोर आहेत म्हणलं तर घ्यायला लागत हो. होय होय होय
आता व्हॉट्सआपला सगळा अभ्यास येतोय.
करायला होय व्हॉट्सअपलाच पाठवतात शक्यतोवर जास्त आता.
एक तर मम्मा पॅरंट जेस तो नंबर शाळेत घेतलेलेे. पप्पा पॅरेंट्स असं काय बाहेर कामानिमित्त कोण बाहेर असते कोण जॉब.
होय त्याच्यामुळ होय त्याच्यासाठीच आहे.
त्यामुळे म्मा पॅरेंटसचा कंपल्सरी नंबर कनी व्हॉट्सअप ग्रुप ऍड केलेय मॅडमनी.
अड केलंय होय होय आमच्यात पण तेच केलंय.
त्यात त्या बारक्यानं काय केलं परवा मोबाईलच खराब केलाय पाण्यातच टाकून टाकलाय.
अरे बापरे मग काय दिसतय तेव्हा.
मागच्या वर्षीच नवीन घेतलेला मोबाईल त्यांना आणि आता तो पाण्यात
काय नवच पोर तर असू दे आता काय करायचं आपण. हा.
मग आता काय करायचं.
होय. आता काय करू शकतच नाही. ना आता तसं झाल्या वर्ण.
हो.
हो चालतय की. मग तुम्हाला जेवायला वेळ होत असेल कि.
जेवायला कसं मिस्टर जातात जिमला जिम करून आले की त्यांच नंतर न गरम गरम त्यांना लागत. ते बनवायचं.
हा
ते गरम गरम बनवून त्यांना द्यायचं त्याच वेळेला आम्ही पण खायचो परत कशाला मग आमच्यासाठी करत.
होय दोन दोनदा दोन दोनदा करायला होय त्या. माझी पोरं लहान आहे त्याच्यामुळे कसं जमतच नाही ना
साडे दहा तरी वाजतात जेवायला आम्हाला साडे दहा जेवतो मिस्टर जेवतात अकरा साडे अकराला जेवतात.
होय!
त्यांच्या नजरेन त्यांनी कसं पीठ मळून ठेवलेलं खात नाहीत.
हा!
पाहिजण लागीच तळायचं एक पाच मिनिट फक्त ठेवायचं पीठ.
हो मग भारी हाय की मग काय ते लगेच होतय हो.
हा!
चालतंय मग जेव्हा तुम्ही पण हा.
हो चालतय चालतय ठेऊ काय झाले काय दहा मिनिट हा चालतय हा चालतय बाय.